हॅलो चेहरा लई सुजलाय हां बोल!
आता काय बोलाय कशी आहेस.
मग आता मी तेच म्हणालोय दोन ची तोडणार नाही म्हणाल्यात ग बघूया खरं
आऊट साईडला का?
हुं मी त डिकेतच ईथ नाही बाबा घेणास तशी मला खरच लय वैताग आलाय
आहेत मग बिकेटीत ढीग भरल्यात आपले जे थोडे सिनियर आहेत
हो हूं आपल्या पण क्लास मधले लई जण खेडीला घेणार आहेत न लईच जण
होय बा अगं पर्सेंटेज यांना एवढे हे म्हणजे हेच सगळे डीकेटीच बसलात कारण इथल्या प्रेफरन्सला डीकेटी कॉलेज जवळ आहे ना
तुला किती पडलेत पर्सेंटेज?
हेला डेली प्रमण ते हे ला सीईटी मी दिलीच नाय मला करायचं नव्हतं म्हणून होय
अच्छा म्हणजे तू हेच कंटिन्यू करणार आहेस काय
होय खरं सर ओरडाल्यात
देऊन ठेवशील गी नी काय प्राॅ
एवढं चांगलं परिस्थ परसेंटेज असून काय उपयोग
असू दे एक तर एक करायचं ग बरोबर आहे तुझ आता मी पण का नय ताईला मी चालो काय तू एक्साम दयायलास ब त्या एक्झाम मला पण ते लिई लागलेली दे दे म्हणून नाही सॉरी मी लागलेलं देत देतो म्हणून तई म्हटली नाही ह्यात हाय ह्यात कोर्स तेन कर ह्यात सगळं परफेक्ट शिक. त्याच्याकडे पडू नकोस कारण तई ते तीन चार वर्ष झालं ते कराल्या कंटिन्यू तिला गव्हर्नमेंट जॉब हाय हे केंद्र सरकारच्या पोस्टमध्ये ती पोस्ट गव्हरमेंटमध्ये ये पण अ तिला तेच हे पाहिजे होतं गं यू पी एस सी, एम पी ए सी अजून मोठ्या मोठ्या पोस्ट
हम्म हम्म
ती म्हणाली मी करालोय सगळीजण तेच करायचं काय.
आणि ह्याच्यात लय वेळ वाया आणि लय नुसत एकीकडे कॉन्सन्ट्रेट करायला लागते ग बाकी काय चालत नाही याच्यात. भयंकर हाय तिकड मी पडलो की माझं होतंय माहित आहे एमबीए मध्ये माझं ते स्किल न ते- पण आता मला ही फिल्ड आवडल्या.
एक आवडलं कि सोडायचं नाही ते संपू पर्यंत.
माझा एमपीएससीचा अभ्यास दोन्ही लोड होणार
शंभर टक्के नाहीच होत गं आपला काय अभ्यास लोड नाही आहे काही सृष्टी ते आणि दोन्हीं सोबत करायला..
तसे म्हणजे फोकस एकावरच करायला लागते दोन विषय घेऊन चालत नाही ते ते सब्जेक्ट ते
होय.
काय होईल ते होईल आता
म्हणूनच मी ते पडलो नई. नाही अजून काय घालू मम्मी वरडाय लागल्या काय भूक बीक लागल्या कणी? तिला म्हणून मला कामं केल्याशिवाय जेवण जात नाई.
असं हे काय असं किती? किती जेवतीस बई तू
कोरभर खातय खरं ते पण लई शिव्या खाऊन खाऊन खातोय.
केवढं ठेवलंयसं
हा मग? काय? जरा बघ चार
विचार करण्यासारखी गोष्ट आहे होय नाही बाई नको तुझ्यासा- सारखी व्हायला मला लई जम.
ऍ एवढी जाड नाहीये. जर्राशी जाड आहेस माझ्यापेक्षा जर्रा कणभर.
नको बाई, मी नाही बाई एवढी बी नाहीस. सोड मी काय अवघड हाय बाबा आओ की हे आणि कशाला म्हणाल्यास गलास
याने रेकॉर्ड
हम्म ठेवू काय? हां बाय.
हां